बी त्याला उकडून घ्यायचं पहिला पाण्यामध्ये. तुम्ही बघितला नसेल पण इकडे त्याला मटणाचाच रेट आहे. म्हणजे मटणाला जे रेटपडतो ना सातशे रुपये किलो आठशे रुपये किलो.
हा हां.
त्या श्रावणात लोक नॉनव्हेज खात नाहीत ना.
होय.
मग त्याला ऑप्शन म्हणुन मटणासारखाचं रसा होतो सेम आळंबीचा.
हम् हम्म.
पण ते व्हेज.
तसंच
कधी तर आलो तर घेऊन या हो हो कधी जर आलो तर घेऊन या मार्केटमध्ये
हो हो बघते की. इकडं आमच्या इकडं मार्केटला तसं काही मिळत नाही सोडा हॅलो! हॅलो! हॅ हॅलो!
ते ओले काजू पण येतात मार्केटला आता
आमच्या इकडे येत नाही मार्केटला तसं ते.
हो आमच्याकडे मी पण बघितले महाराष्ट्रात येत नाही. इथून इथं आल्यापासून नवीन नवीन कळायला लागले मला हे पण सगळे. आमच्या इकडे ते नील बनत पण नव्हत त, हा ओले काजू पण नाहीत आणि हे पण नाही आळंबी पण नाही
हम्म इकड नाही मिळत. हो.
इथं आल्यावर खेकडे पण शिकले मी
हम्म हम्म, खेकड्याचं कसं करताय? हो करते की मी खेकडे, हो. तुम्ही? हो असं जसं नदीत न पकडून ते ना आणून
हा हा इथे जोडी म्हणजे रस्त्यावर विकायला पण येतातच आणि जोडीवर मिळतात शंभर रुपये जोडी, ऐंशी रुपये जोडी असे. हा हो हो. नाही वर चे समोरचे नांगे तोडून आणलेले असतात.
हा हा.
मग बाकीचे नांगे मोडून रसाच करतो आम्ही जास्त. नाही नाही आम्ही मिक्सरला नाही बारीक करत. होय हो शिजवतो. हळद होय हो मेंदू शिजवतो. हळद, मीठ अस घालून. हो हो छान लागतो मेंदू पण फार छान लागतो जरा च येतोय पण छान लाग
हा जराच असतो त्याच्यात लई नसते लई येत नाही ते पुरवटी पण येत नाही. परत ते नांगे कस मिक्सर ला बारीक
नाही नाही मी मिक्सरला नाही बारीक करत. तसच करतो खोबऱ्याचं वाटण करून. ते काय करायचं समोरचे बारीक असतो ना, नाही नाही ते समोरचे बारीक असतात बघा एकदम बारीक असतात त्याचं ते फक्त तोडतो तोडून टाकून टाकतो आणि बाकी सगळं जरा चेचून घ्यायचं ते फक्त खलबत्यानं. ते खलबत्यानं चेचून तसंच अह ह्याचं खोबऱ्याचं वाटण टाकून त्यामध्ये टाकतो
आम्ही मिक्सरला सारखं सारखं त्याच वाटण करून हा फिरवून ते त्याचा रस काढून
ता पण रस्सा छान होतो ते खरं वेस्ट जातो ना फार ते नांगे लहान लहान खायला कोण बघत नाही हम्म अन मग वेस्ट जातो मिक्सरला चांगलं होत म्हणता आ पण कधी ट्राय केलेत नाही मी
आम्ही ट्राय केलंय आणि शेवटच राहिलेलं असतय ते की नाय चोता असतय की नाय जरी शेवटला आमटीत जरी घातला तरी चालतंय त्याला काय होतं नाय ते चटणी मीठ घातलं की नाय चव लागतंय शेवटला हम्म.
काय म्हणजे कापडा न गाळता?
हा कापड्याने गाळून करतो. ते नांग्या ना हा फ्राय, कधी केलेलं नाही आहे सोडा, मी.
हा हा डायट ते ह्याच्या मध्ये ते पोट वरचं म्हणजे मध्ये असं त्याला सगळे नागे हे तोडता ना तुम्ही आजबाजूचे पाय सगळे, हा मग आतमध्ये मारून सगळे, काढून दोन करतात काय सिंगल करत
हो हो सिंगल - सिंगल.
सिंगल, ठेवता का ते आम्ही त्यामध्ये आणि दोन करतो मधलं, ते असतं ना भाग हा त्यामध्ये दोन कर हो- हो ते पण मोडायचं त्यात दोन करतात. हा हा ते पण दोन करतो आम्ही ते सगळं नुसत हळद, मीठ, वैगरे त्यालाच लाऊन ठेवायचं अदरक लसून, पेस्ट. पण तेलामध्ये नुसतं फ्राय, करायचं ते.
हा हा.
नाहीतर टॉमेटोची प्युरी घातली तरी पण छान होतंय.
हम्म,
हा पण ते टोमॅटोची, प्युरी रस्सावर करायचं नाही थोडं एकदमच सुख - सुखच ते.
हु.
पण ते काय वरचं सगळं निघूनच जातंय आतलं ते तेवढंच खायला. मग फ्राय, केला काय आणि रस्सा, केला काय एकच लागतंय
होय.
हु आता परवा, एकट्यांनी काय सांगितले? ते हे असतं ना आता खोकला, सर्दी, असतं ना. त्या वेळेला काय करायचं, आपलं तो खेकड्याच, ते वरच असतं. कवचं हा ते खायचं नव्हे ते घ्यायचं. चागलं मेंदू घालायचं.
हा.
ते मेंदू घालून त्यामध्येच हळद, घालून हळद, हिंग घालून ते गॅसवर हे करायचं.
वाफ घ्यायची.
ह वाफ म्हणजे त्याला शिजवायचं? ते डायरेक्ट, गॅसवर ठेवायचं ते खेकड्याच, ठेव ठेवून ते गरम करून ते मेंदू डायरेक्ट, खायचं म्हणे. आणि खोकला सर्दी कमी होते म्हणे. मी पण अजून ट्राय केले नाही त्यांनी सांगितलं. टेस्ट पण लागतंय म्हणे हळद, मीठ, हिंग टाकायच म्हणे त्यामध्येच ते धुवायचं. तहा कवचपन
कवच धुवायचं.
कवच धुऊन, मग त्यामध्ये ते घालून शिजवायचं.
हम ह.
आणि मग खायचं ते.
छान पण लागतंय म्हणे, आणि सर्दी खोकल्याला चांगलं. खेकडा कधीपण सर्दी खोकल्याला चांगलंच म्हणे
सर्दी- खोकल्याला छानच आहे सोडा ते आता बघुया ते. तर कुठं मिळना झालंय मला
हे तिथं मिळतचं नाही- नाही मिळतचं नाही तिथं जास्त तिथं लय कॉमन, आणि मी आलं तरी पण किलो वर ते पण महागच हायत इथं फार गल्ली- गल्लीत मिळतात. लोक म विकायला येतात हं हो नाही विकायला येतत इथ बायका शेतकरी बायका अशा लाईनने बसलेल्या असतात घेऊन हा तिकड नाहीत आता मी इकड आल्यापसण आमच्या पप्पांना आपण तिकडे खायला शिकवले तिकडे जाऊन आणायला आणि नाही तर खेकडे तिकडे आणलो नव्हतो तिकडे जाऊन मग खेकड्याचा रस्सा करून मग सगळ्यांना बोलवत आमचे पप्पा- प्रियाने खेकडा केला म्हणून
हम्म हम्म
नाही तर तिथ नाहीच महाराष्ट्रात नाही एवढे खेकड्यांच तुम्ही खाता म्हणजे सगळ नॉनव्हेज
हो हो नॉनव्हेज
आणि सुक्यामध्ये असे ते वाळवलेले असतात कि ते
सुक्यामध्ये म्हणजे
ते मीठ लावुन वाळवलेले असतात ते
ते नाही खात सुक्यामध्ये म्हणजे फक्त कुठल बोंबील असते की नाही हा हा हा सुका बांगडा नाही फक्त बोंबिल असते ना व्हाईट कलरचे मोठ मोठ असते बघा तेच ते तेवढच बाकीच का अ ओले सुक ते सुके ओले नसत्यात हा
ते ओला बांगडा पण छान लागतो खर
ओला बांगडा कधी खाणार आहे सोडा मी सुका का नाही मी हा नाही कधी नाही खाल्ला हम्म हम् इथ मिळत नाही जास्त
नाही हो येतात रस बायका पण घेऊन बस आपल्या अस झिंंगे वगैरे घेऊन बसतात की त्यांच्याकडे असतात बघा
कमी झाल्यात बायका कारण ते झिंग्याच्या बायका येइन झाल्यात इथं ते बाजारलाच कुठ कुठ लांब लांब आम्ही एवढ्या लांब जाईत नाही नाही इकड शहापुर पोरुचीच्या इकड मग एवढ्या लांब जाईत नाही आम्ही आपल्या इथच बाजारला बघतोय ना त्यामुळे
पण मोठे झिंगे असतात छोटे झिंगे असतात बारीक एकदम तुम्ही कुठले एकदम बारिक झिंगे जे असता ते करता का हा ते एकदम मोठे आम्ही आणलेलो एकदा ते एकदम मोठे मोठे असतात बघा
हं
हं ते आणलेल पण ते एकदम टोचल्यासारख टोचल्यासारख लागत होत ते एकदम
ते व्यवस्थित लागत नाही आणि भाज त्याला चांगल भाजुन कांदा टोमॅटो जास्त घालायला लागते त्याच्यात
पण नाही ते समोरची बारीक बारीक तोंड काढुनच ठेव काढत बसायला लागते त्याच नाहीतर अस काटे टोचतात ते शिजत नाही ते त्यापेक्षा बारीक झिंगे केलेले चांगले
हम्म
आणि काय म्हणाले आणि ओले फ्रॉन्स वगैरे
नाही नाही एवढ एवढ जास्त डिप नाही माहिती
नॉनव्हेज मध्ये एवढे जास्त देत नाही का आम आमच आमच नाही ते सगळं नॉनव्हेज मध्ये, सगळं टाईप खातात. प्रॉन्स खातात. प्रॉन्स पण छान लागतात. प्रॉन्स फ्राय पण छान लागतात. आणि प्रॉन्स करी पण छान लागते.
हम्म, नॉनव्हेज मध्ये एवढं नाही. आहे एक झिंग, झिंग बांगड हा व्हेज मध्ये पण एव, आहेच की मटन वगैरे चिकन हे एवढंच त्यात. जास्त काय नाही एवढं.
पण महाराष्ट्र जास्त नाही जातंये. इथे कर्नाटक साईड ला लईये. दसरा फेस्टिवला तर आमच्याकडं जोर मटणाचंच दसऱ्याला. तुमच्याकडे दसरा व्हेज का नॉन व्हेज?
व्हेज असते आमचे
दसरा व्हेज काय?
हम्म म्हणजे अ हे पोचतात कि नाही खंडे पोचतात त्यावेळी मग चिकन, मटण आणायला लागते.
हा तेच आमचं तवाच की, खंडेराव मिलात च. एकदा देव बसले की, नॉनव्हेज बंद. नऊ दिवस बंद नॉनव्हेज.
हो.
हा मग नंतर खंडे नवमी डायरेक्ट आम्ही नॉनव्हेज आणतो, नॉनव्हेज, व्हेजचा निवेद दाखवतो.
हम्म हम्म आमच्यात पण नॉनव्हेजच निवेद दाखवतात. हो हो. हा मटणच की, मटण म आम म्हणजे कसं अ पद्धत असेल तस हे करतात.
हं हो. आमच्याकडे सगळं म्हणजे असं देवीला टाकवतात ना नैवेद. मग सगळेच अ खैमा. हं हा आमचं तुळजा भवानी आहे ना कुळदैवत
हो हं
मग त्यांना सगळे दाखवतो आम्ही. आता आषाढ महिन्यातून करतो आम्ही आषाढ महिन्याचे मंगळवार असतात ना
हा हा.
त्यातला पण एक मंगळवार आम्ही ऍक्च्युअली नैवेद दाखवतो. देवीला नॉनव्हेजचा. आणि मटणामध्ये आरती असतात आमच्यात. तुम्ही आरती करता कि पिठाच्या?
हम्म हा हा.
ते रस्या मध्ये घालतो आम्ही.
होय.
दसऱ्याला एक. आणि अ आषाढच्या मंगळवारी एक. आपण निवेद देतो. ह पण आता नॉनव्हेज सध्या पंचेचाळीस दिवस आम च्याकडे बंद आहे ना. त्या मग व्हेज च दाखवणार. पण आता म्हणतात की, व्हेजचं केलं, तर तुम्ही कंटिन्यू व्हेजचच करायला पाहिजे. नॉनव्हेज करून चालत नाही. हं व्हेज करायचं मग ह्या पुनवेपासून. कारण पंचेचाळीस दिवस तर आम्हाला सोडता येणार नाही. हम्म, आता व्हेजचच करणार मग ह्या वेळपासून.
हम्म हं.
हम् हम्म. ऍक्च्युली आम्ही करतच नाही कधी. हा काय करणार खरं. आता ऍक्च्युली इथं वार पण पडतात मंगाई देवीचे.
ह ह.
मग त्यामुळे इथं ह्या एरियात कोण पण नॉनव्हेज करत नाही.
हम्म हम्म.
म आम्ही कसं करणार ना.
होय.
त्यामुळे आता वेजच बघूया काय म्हणत्यात. अनेक चार लोकांना बोलून विचारून
हम हम.
साप देवांना आसा आम्ही नैवेद दाखवतो तो. म्हणजे पाक मंदिराला म्हणजे पोळ्या पण करतो, आणि नॉनव्हेज पण करतो, म्हणजे द्या देवीला नॉनव्हेज चालत त्या देवीला नॉनव्हेज नेवेद घेऊन जातो मंदिरांना. आणि ज्या देवीला वेज लागतं त्यांना वेज जेवन घेऊन दोन नैवेद दाखवून आणतो, आरत्या करून. पण आता ह्या वेळीपासून बघू या पद्धत काय चेंज होतात ते. आता आमच्याकडे पण एक एक जण नॉनव्हेज सोडलेत ना आमच्या म्हणजे हेचे मग त्यानी वेजच करतात. पण हा पण आमची पद्धत पहिल्यापून चालू हाय ना ती. म ह्या वेळेला थोडं वेगळं होतं.
नॉनव्हेजचीच पद्धत हाय
नॉन व्हेजचीच पद्धत, नॉन व्हेजचीच हाय. म्हणजे दोन म्हणजे वट आषाढचं मंगळवार आणि अ हे आपलं कुठलं दसऱ्याला. खंडे नवमीला, दोन टाइम नॉनव जेवण दाखवतो आम्ही देवीला, म्हणजे वट सगळंच करून आमच्याकड खाराबोटी, खिमा बॉल, च्याप्स, मटण, मुंडी सगळं करून दाखवतो. पूर्ण मोठं ताट करतात आणि आमच्याकड तिखट पुरी म्हणून असत येडमी म्हणतात त्याला
हां हां.
ते करून, सगळं मोठ्या ताट्यांमध्ये हे करून देवीला दाखवतो. खंडे नवमीला, नैवेद दाखवायच, हा हा आणि मट ह्याचं पण दारूचं पण असतं त्यामध्ये, ते सगळं ठून नैवेद्य दाखवतो देवीला. फार छान आहे ते पण. खर काय करता ह्यावेळेला बघूया आता आणि मटणाच्या आरत्या करून त्यामध्येच हे करतो खवतो तूप घालून तुळजा भवानी.
तुळजाभवानी काय मग तिथं काय मंदिर हाय काय मोठं?
इथं नाही, तुळजापूरला आहे ना.
तुळजापूरला आहे माहिती हाय नाही तिथं तुमच्या तिथ समाजाच आहे काय?
समाजाचं तुर्गापूर अंबाबाई मंदिर आहे हा म आम्ही तुळजापूरला गेला तरी पण मटनाच तिकडं नैवेद करतो, तिथं जाऊन. तिथं हं कंपल्सरी आम्ही तिथं गेल्यानंतर मटण करतो